हॅलो हॅलो
हॅलो. हा बा काय काय चाललंय
काय चाललंय बघ
स्वयंपाक कराय करायचा होता.
स्वयंपाक झाला जरा संस्कारचा अभ्यासच घेत बसले मी एक वाजे पर्यंत.
हा हा.
मग एक वाजता स्वयंपाकाला घातलं.
हम बर.
मग आज जरा फिजिक्स त्याचा पूर्ण करून घेतला सब्जेक्ट ग. बघितलंच नव्हतं बाकी ते सब्जेक्ट कसं जरा रिवाईज झाल्यात एकदा म्हणजे त्याच्याकड मी घरी थांबून घेऊन.
हं
मग आज आता विराजची मम्मी म्हटल्या लवकर पाठवा त्याला त्याला आणि विराजला ग्रामर चा पेपर सोडवायला सोडवून घेते.
हं हं हं हं.
तो आता जेवण करून जाईल तिकडं.
होय त्याला जेवायला घाल की मग.
हो जेवायलाच बसलाय तो.
हा ह ह ह ह. हम.
असं असं काय काय चाललंय तुमचं जेवण झालं.
झालं हेच चाललय माझं हिला हे कर आणि त्याला ते कर असंच की.
हा हा
सकाळपासून आपलं.
हा हा हा हा.
अ प्रयत्न तरी करुया म्हटलं.
हा.
असं. तेच आता म्हटलं काय काय मग तुए तू तुझे दोन झाले की जरा होतंय.
हां
सहस ना पण संध्याकाळी हे कर. मग ते काय संध्याकाळी नाही तर सक सगळं उद्या झालं तरी चाल. तेय अस काही काय चाललं? य आणि काकूंच्या कडे गेली होतीस काय?
नाई काल वाटलं जावं.
हा आता काय कर आता थांब. मी आलो क नी मी आलो की जाऊन ये या.
हम्म.
पाच मिनट.
हो हो.
कस आहे त्या काय मुद्दाम बोलवणार नाहीत. आपणच जायच आपलं.
हो.
ह हे असं
काल ते संस्कारला ढोलला सोडून शंभूला पहिल्यांदा सोडला डान्स ला.
हं.
आणि मग तसं संस्कारला सोडायला गेले मग मी पावणे सात पर्यंत आले ना परत.
हा.
असं.
हम्म.
मग ते परत आले खरं. हॅलो
हा बोल की बोल तू, हा.
मग म्हणलं जाऊन यावं.
हा.
हट्ट हट्ट हटट हट्ट आम्ही काय विचार केला नाही.
हा.
म्हटलं.
शंभूला स्टार दिला मिसने दोन स्टार दिले ए.
हा शंभू गुड बॉय है. शम्पू गुड बॉय है.
शंभू गुड बॉय येना शंभू? बघू दाखव मला. दाखव मला स्टार दाखव
हा.
दाखवा बघू दोन्ही हातावर दिलाय?
मला दाखव मला दाखव बाळ.
दोन हातावर दाखव शोना.
हा.
बघू माझ्या बाळाला, ऐय्या कोण काढलं स्टार बाळा?
हा.
हा, शंभू तुमच्या मिस
थांबा.
अ रे तुमच्या मिसच नाव काय आहे रे?
हा देतो बोल माझ्याबरोबर.
हा मम्मी.
हा. काय स्टार आज दिल्यात व्हय?
हा मिसने स्टार दिले.
आणि काय काय दिलंय, ‌अभ्यास काय दिलाय आज?
आज अभ्यास काय दिला?
जे फॉर जाम.
हम्म.
हं दाखवं.
एक ते दहा पर्यंत काढतोय का आत्ता सगळं?
त्याला अजून बघ हं टु आणि थ्री काढत नाही.
हा हा हा हा हा.
बाकी पुढचं काढतोय. फोर, फाइव्ह, सिक्स, सेव्हन, एट, नाइन, टेन काढतोय.
हा हा हा हा हा हा.
टु पण काढेल फक्त जरासं अगं हे करतोय
हा हा हा हा.
असं.
आत्ता ए बी सी मधलं सी काढतोय म्हंटल्यावर काय टु काढायला काय अवघड हाय.
ती हिकडची सगळी वळवतोय की अक्षर असा असा कर्व काढतोय, असा कर्व काढायला येईना.
काढायला हा हा हा हा हा हा. आपण जरासं बोटानं आ हातानं धरून जरा त्याला हे करायचं. हा हा हा हा हा.
तर म्हणजे एक म्हणजे एक एकच लक्षात ठेवतोय ग.
हा हा हा. हा. अगं त्याच्या वयाच्या मानानं म्हणजे हेच की ग दिदु
हम्म.
असं आहे. त्या मानानं बरच म्हणायचं. आणि ही चिरू
ती तर काही शाळेलाच गेलेली नाही किती दिवस. मी कालच यांना म्हणत होतं काकूंना पण म्हंटलं
हा.
म्हंटल एवढं शाळेला घालून फी वायाच की म्हंटल, चाळीस हजार रुपये फी म्हंटलं.
हा.
एक तर तुम्ही शाळेला तिला निम्मे दिवस पाठवतच नाही म्हंटलं.
हा.
आणि जेवढे दिवस जाते, तेवढं तुम्ही अभ्यास बघत नाही तिचं.
हां.
आठ दिवस तर तिच शाळेचे शूज घेतलेले नव्हते.
हा.
म्हणजे असं नाही ना, नियमित म्हणजे नियमितपणाचा लागतोय ग.
हा हा हा..
तुम्हाला जर होतच नव्हतं तर तुम्ही इथल्या हितं बघायचं होतं ना.
होय!
आच.
हम्म हम्म हम्म.
ती पोरगी घरातच आहे बघ, आजारी आहे आजारी आहे.
होय.
होय. म्हणजे हितच आहे, म्हणजे ती कायमची हितच आहे पण. ती हितच आहे, कायमचीच.
हां.
कायमचीच इथं आहे ती
हम्म हम्म हम्म.
पण शाळेला सुद्धा गेलेली नाही ग.
हा हा हा..
असं.
पाठवायला पाहिजे ग, आजारी आजारी आता घरात दोघी हे आहेत ना? औषध पाणी हे सगळं बघायला म्हटलं, सांभाळायला पाहिजे की तब्येत अस, औषध पाणी देऊन हे करून
म्हणजे ती पोरगी आजारी असेल ना, तर मी कधी सुद्धा तिच्या आईला इथं बघत नाही अ. म्हणजे निवांत पणाला, ती इथे तिची मम्मी इथं. आता ते आजार येत, ते काकूच आता, ते लहान बाळ सांभाळायचं.. त्या ती मयुरी पण गेली ना आता. माहेरीे, डिलिव्हरीला.
हां. अ
डिलिव्हरीला गेली म्हंटल्यानंतर, आता हेनी कुणाकुणाचं बघायचं ना!
होय.
त्यांचं त्यांना पण कळायला पाहिजे की.
तेच की, मग ते सिस्टर इथच असतात ना?
ती आंघोळ घालून.
हा.
जात्या वाटत.
हा.
दुपारी जेवण बिवणं करतात.
हां.
आणि झोपायला तिकडं
बरं
आणि मग डायरेक्ट संध्याकाळी सात- साडेसात वाजता परत यायचं हिकडं.
हा जेवणाच्या टायमिंगला
हा आता ते बाळाला संस्कार आवाज कमी कर की रे.
हां
पूर्ण कमी कर.
हा. हा. मग ते बाळाला आणि चिरुला बघायचं त्यांनी.
हां.
मग ते काका काय म्हणत नाहीत.
काका काय म्हणतात. त्यांच्या तिकडचीच गावाकडची कोण सुद्धा आलेली नाहीत अजून. बघायला आ हा शेनी ते पड
आता ही सगळी हितं आहेत म्हंटल्यावर आली नसतील का?
हिनच ते बंदच केले असणार ग त्यांना लोकांना यायचं.
हा हा हा हा. हा हा. नाही तर तुमचं तुम्ही येऊन बघा म्हणले असेल राहून.
हम्म.
असं झालं असेल काय खरं ते आता बाळाचं घरातलं स्वयंपाकाचं एवढं सगळं. ते चीरुच सगळं बघायचं म्हटल्यावर लोडच हाय की ग सगळं.
मग.
हम आणि ती दीदीं तिचा नवरा काही असत्यात का गेली तिकड राहायला.
कोणाचा अग सगळीच हितं.
हम्म हम्म हम्म. मग एवढ्याच करतत केव्हा गमी खात्यात केव्हा
हम
आं
लेय पाहि उजे उरलाच आहे स्वयंपाकाचा.
हा नाही बाई आपल्याला एक दोन आलं तर मला तरी माझे धाव. ळ होत्या तुला सांगायचं म्हटलं तर आता नाही जपत मला आता.
आणि त्यांना कुठंच जाऊन धावपळ करून काय करायचंय.
हम्म
निवांत का होईना कोण कोणत्या असणे आता हे करायला लागलंय.
हम्म. तसं नाही ग सगळ्यांनी मिळून करायच सगळ्यांनी मिळून हे करायचं ग. मग काय वाटत नाही खर आणि एक दोन दिवस का आता महिना होऊन गेला की इ. मग तरी पण अजून इथं म्हटल्यावर काय म्हणायचं. अ
त्यांचं त्या नाही काय पाहिजे त्या पोरगीला बरं नाही तर.
तन त्यांचं त्यांनाच हे आणि त्या हिला पोरगीला पण त्यांची लई ओढ आहे ना तिकडच्याची.
ह
खर्च वगैरे करतेेत की नाही तिला काहीतरी काहीतरी घेतात त्यामुळे तिला ते तिकडचच हे आहे जास्त.
हम्म
वहिणींच्या बद्दल एवढं हे वाटत नाही एवढं त. इकड म्हणजे असं तिच हम्म. अ काय करायचं आणि काय प्रत्येकाच आता हे वेगळं. आता तर आता ते पण बाळ आणि म. दोन चार महिन्यान जर आलं तरी उलट पाच सहा महिन्या अस झालं की बाळा
अगं ती तरी तिसरा महिना लागला की येईल बघ. लगेच हिकडंच ती तर आत्ताच जाताना नाही म्हणत होती.
होय?
हम्म.
डिलिव्हरी इथंच करायची.
हा?
डिलवर्ही इथंच करायची.
हा.
डिलिव्हरी झाल्या जातो म्हणात होती व्हय. हा हा, हा हा हा. आता तिथं म्हटल्यावर, त्यांच्या परिस्थितीच्या मनानं असं एवढं सोय होणार नाही ना.
हम्म.
असं आहे की, ते काही खाजगीत घालणार आहेत का नाव?
नाहीच की.
मग झेपायला नको का ग? शिजर वगैरे असल तर? नाही म्हटलं तर लाखभर रुपये खर्च येतोय.
हम्म, कुठल का आता सरकारी याच्यात कुठे लाख रुपये यायला तय सोडत.
नव्हे प्रायव्हेटला ग.
प्रायव्हेटला काय नाहीत करायची सोडती.
हा. मग ती तेवढ्यासाठीच नाही म्हणली असेल तिकडे जायला डिलिव्हरी झाल्यावर जातो. असंय. काय काय परिस्थिती आणि सरकारी कसं हाय म्हणजे. चांगलं आपण हे केलं तर, देतेत लक्ष हे सोड खरं. तर डिलेव्हरीच्या बाईनं पण जरा रिस्पॉन्स व्यवस्थित दिला की, मग एवढं काय ते हे करत नाहीत करतेत. नाही मग जास्त हे झालं की सरळ शिजरला घेत आणि रिकाम होत.
हम्म.
हा आणि आता सरास शिजरच झाले, नॉर्मल चुकूनच व्हायला लागल्यात.
हम्म बरोब